बोला ताई.
हॅलो.
बोला ना.
हा काय करायली?
काय नाही बसली. तुम्ही काय करताय?
काय नाय, पापड करून राहिले ग.
कशे पापड करताय तुम्ही?
तांदळाचे याचे उडदाचे अ झाल्या तुझ्या चिचा फोडायच्या.
नाही अजून चालुये
हाव का असे उक्तेच दिले का बायाला
हा उक्ते दिलेले आहे
हाव का गेलेत पावणे गेले का. उडदाचे का उडदाच्या पापडाला का बाई दोन दोन किलोचे केले दोन पुड्या आणल्या होत्या अन् त्याच्यात पाणी गरम करून अंदा त्या पुढ्या त्याच्यात ते केल्या मिक्स केल्या
मिक्स केल्या का
जवलन ना त्याला कुठून घेतलं पिठाला
बरं
नंतर लाट्या बनवल्या आणि चालूय लाटणं
हा का झाले मग एका दिवसात किती होत्या ओ
एक एका दिवसात किती काल एक किलोचे लाटले ना आज एक किलोचे
एक किलोत किती होत्या
एक किलो मध्ये होते पाये शंभर सव्वाशे पापड होते
हो का
हा
हा दोन किलो आमचे गेले ओ पाहुणे
हा का सगळे गेले येऊन
सगळे गेले आता सण होता
हाव का झाला का मग शेव कुरमा
हा झाला ना
हाव का कसाच बनित्या
काय नाही खोबरा कीसून घ्यायचा
हा
आणि ड्राय फ्रूट आ ते का येते कापने त्याला बारीक कापून घ्यायचा खजूर टाकायची थोडस तूप काय तूप ताकायच भाजून घ्यायचा आणि दूध टाकायच त्याच्यात साखर
हा का फोडणी द्यायची का त्याला हा
हा अजून कोणी पावणे यायचेत का मग
आता ये ना आता पाहुणे बुलढाण हा औरंगाबाद
तुला नाही जायचं का सनाला
जाईन ना
हा का
हम्
काय चाले जायचं किती क रायलं
आता काय दोन तीन महिने आहे अजू
हा का? केलं का? हिचं साराचं ऍडमिशन केलं का त्वा?
हा, केलं ना.
हा का? तिकडंच का?
हम्म. हा पुहे
हा का?
हम्म.
काय चालू हे मग अजून? तुम्ही नाही करत का पापड, ते, काही करत नाही का? हा का? कुठं हाय ते नाय सांगाले तुम्ही.
नाही अजूक नाही केल्या.
हा, का?
हम्म.
काय चालेल मग? बाकी काय चालेल म्हणलं? चेचायचं कसं केलंय ग? चिचा कशा दियेले फोडाला?
पाशिरीन ना? अकरा रुपये किलो.
हं.
हा, एक किलो अकरा रुपये एक किलो फोडले का? मग अकरा रुपये दे. हा पुरतीय नां.
हाव का? आणि जोडाला बघलचं अ हलवता सांगय जोडाला बी.
हा. जोडायला पण माणसं आहे ना.
हा का? माणसं लावेला असल्यार जमतं मना तरी. तशाचं होतं बाई की. झाडं कोणती अशी मोकळ्या पटांगणात थोडी झाडं राहत्यात, सगळे अशी काट्या कुट्यातच राहतेय.
काट्या कुट्यातच राहत्यानं.
औंदा चांगला होता, पण माल आहे ना
हा माल चांगलाय ना.
ते बाभळी यांनाच गळत होतो पुढलं आभाळतच गळला तर फुल नाही तर मग चांगलं हाय, एकदा धरला तर मग मस्त मालदार होतो.
ऊन पडलं का मग चांगलं फुटतं.
हा आमच्या तिकडं मळ्यात बी बाई त्यादिवशी जायला.
हो का? पाऊस पडला ना यंदा? चांगला?
हा पाऊस चांगलाच हो आणि जो आता जोडल्यावर मी चांगला चिंचा लागलं त्याला.
हा झुल्यावर पण बार लागतो ना? परत पाऊस पडला का बार लागतो
हा. काय मंग तुझी लहान बहीण आली होती का?
नाही आजूक, नाही आली ती. येईन
नाही का?
नाही.
त्या सोबतच जायचं.
हा जाऊन मग. कुठं तरी फिरायला जाऊ.
फिरायला जायचं का?
मंग
कुट केला प्लॅन?
प्लॅन करू कायतरी पुण्यालाच जाऊ आता.
गोव्याला जाती का काय मंग?
हं नाही नाही पुण्याला जाऊ पुण्या पुण्या नाही नाही पुण्याला जाऊ आप.
होव का आम्हाला येऊ दे मग.
या ना मंग.
जाऊ ना गाडी करून जाऊ ना.
हा गाडीवरून जाऊ.
हा बाकी काय चालूय मग?
तुम्ही काय करताय आज?
आज काय पापडाचच चालू आहे मग आज काल गऊ सोंगला. छाया ताईला तेन दिल होत गहू चंगायला. आद्रकित होता आणि टाकी आणलं मग त्याला मशीनना काही काढता येत नव्हता.
हा.
त्याला त्या ना अस
मंग. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.